हॅलो नमस्कार ताई बोला ना
नमस्कार म्हटल कशा आहात
एकदम मजेत
हा हा हा हा काय म्हणतो पाऊस वगैरे तुमच्याकडे
थोडं दुःख दुख आहे आभाळ भरून आलेला आहे
हा हा हा हा
सोसाट्याचा वारा आहे परंतु अजून काही नाही काल असं बट पौर्णिमेच्या दिवशी भरपूर पडला हो
हम्म हम्म आमच्याकडे पण वटपौर्णिमेला भरपूर झाला पावसाची गरज आहेच आहे कारण मे महिन्यात एवढं रण तऊ न असल्यामुळं थोडस गारवे्याच्या आता खूपच आवश्यकता आहे आला की खूप येतो नाहीतर मग काहीच नाही असं होत
ऊन नाहीये थोडा पाऊस पडतोय तो मस्त गारवा वाटतय आता
हम् नाही आमच्याकडे तर पूर्ण आभाळ आहे
हो ना मग आभळ पण आलं थोडस असं हम् मग थोडासा पावसाचा अ फाव वारा मारून जात अस थोडासा जास्ती नाही
बरोबर बरोबर
त्याच्या काहीची पण आवश्यकता नाही आता
बरोबर आहे ना वातावरण पाहिजेच तेवढं शुद्ध म्हणजे मग आपल्यालाही कमी त्रास होत
निसर्ग खूप छान आहे हो निसर्ग भरपूर
मग निसर्ग ऍक्च्युली आपल्याला भरपूर देतो पण आपल्याला ते काळजी करता येत नाही त्या गोष्टींची
निसर्गाची जेवढी मदत आहे ना तो आपल्याला बरोबर खुनवतो कि तुम्ही कशाप्रमाणे वागलं पाहिजे तो सगळं नियोजन करून ठेवतो आपण ओंझरभर मागावं आणि त्याने नाही त्याच्याकडे आपण ओंझ मागा आपल्याला आभाघर द्यावां असं ना
बरोबर आहे ना बरोबर आहे ना अऍक्च्युली माणसाकडनं खूप अतिरेक होतो त्यामुळे त्याचा त्रास त्यालाच भोगावा लागतो
चुकतो त्याला तर शिक्षा मिळतो च् तेच नाही मग ते हे हो गुण आणि अणज सावडतेच आहे ना मग आपल्या चुकीचेच परिणाम आहेत ना ते
बरोबर आहे ना ऍक्च्युली एकजुटीने प्रत्येक गोष्ट केले ना तर तिचं फळ नक्कीच मिळतं
मग ते महिला शेतकरी गट किंवा उमेद अभियाना त्याच्या मार्फत अस एकत्रित महिला येत ना ते खूप छान प्रोग्राम आहे बरोबर तो पाणी फाउंडेशनचे शेतकरी गट किंवा आत्मा अंतर्गत शेतकरी शेतकरींचे गट खूप छान काम करतय सगळ्यात बेस्ट उमेद अभियानाचे
बरोबर ना जेवढ मतपरिवर्तन जेवढ नवीन नवीन संकल्पना मा माच्या डोक्यात रुजतील आणि आमलात येतील तेवढं माणसासाठी ते महत्त्वाचं आणि फायद्या त्याने माणसालाच होतो ना
हो ना हे उमेदा अ बिनाच्या मला एवढे उत्कृष्ट काम करते काय सांगू तुम्हाला
बरोबर बरोबर कारण कस होतो अ ग्रुप वर्क असला ना की ते म्हणत ना एकीच बळ
बस बस बस शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा खरंच ते खूप छान आहे
ते करून जात आणि माण नाही ना चांगल्या गोष्टींसाठी भरपूर वेळ द्यायला पाहिजे देवाने आपल्याला एवढं भरभरवून दिलेलं आहे आपल्याला सगळे इंद्रिय व्यवस्थित दिलेले त्यामुळे ते त्याचा व्यवस्थित आपण वापर केला पाहिजे
लोक काय करताय पैसा पैसा करण्यापेक्षा आगीम
हम्म आरोग्या आणि विचारसरणी माणसाची चांगली मग
तर सर्व संघटित झाले एकत्रित आले तर देशाचा गावाचा राज्याचा सगळ्याचाच विकास होतो ना उमग
सगळ्याचचण आणि सुरुवात आपल्यापासन केली की नक्कीच त्याचा परिणाम खूप चांगला होता आणि ते व्हायला पाहिजे खरं
हो होत हो होईल होईल शंभर असं आहे ना
तर
कि जिथं तो म्हणजे त्याच्यावर कितीही संकट आले तो पुरून पुर तो
आती
एक दिवस सगळे समजदार होतील आणि नक्कीच अ सगळ्यांचे प्रयत्न सक्सेस होतील उमेद अभियान एम एस आर एल एम जे आहे ना ते खूप सुंदर काम करत आहे
बरोबर बरोबर
्यूब बघा ना खूप छान सांगतात हो उमेदा अभियानाचे खूप छान तिकडे पण बनव मॅडम मगट
बण आपण मॅडमच्या सह्याने करू नकाहीतरी
हेत गटांचे लागेल तर मला सांगा मी करेल तुम्हाला मदत
हम् कारण कसं आहे बायकांनी जर ठरवलं नंतर खूप काही बदल होऊ शकतो
आहेच महिला शक्ती तेवढी खूप पॉवरफुल आहे
कारण पहिल्यासारखं नाही राहिलं आता पहिले तरी शिक्षणाचा अभाव असल्यामुळे महिलाया एवढा म्हणजे शिकतही नव्हत आणि शिकला तरी पूर्वी एवढं महिलांना नाही का बाहेर कुठे जाऊ देत नसल्यामुं त्यांच एवढं सर्वांगीण शिक्षणाचा म्हणा किंवा मग स्वतःचा म्हणा नव्हत झालेला विकास आता तस नाही प्रत्येक गोष्टीमध्ये महिला आघाडीवर असल्यामुळे
ह हो काही महिला शिकूनही घरामध्ये अस धाक पाव न असतात परंत तो आपल्या बहिणाबाई आहे त्या काहीच शिकलेल्या नव्हत त्यात एवढ्या सुंदर सुंदर ओवॅ ल्यून ठेवल्या आहेत आणि शिंधुताई सकाळच घ्या ना किती सुंदर त्यांनी काम केलं
बरोबर आहे ना आपण ण परि परिथि पण आपण स्वतः ठ बदल आणा त्या भरपर पूर बदल होतो आणि ते जाणवतेच हा सुरुवात आपल्यापास मा सोता प वात के की बरोबर आजूबाजूच पण वातावरण बदल
बदलत राईट
कुठली पण गोष्ट आहे ना त्रासदायक होते माणसाला
जी जीवन है खडतरी प्रवास आहे पण त्याच्यात जर चांगलं पाहिले तर चांगलं पण आहे
हम्म तेच तर ना काही काही ना काही काही गोष्टींना खूप सामोरं जावं लागतं मग पण मग त्याच्यातून त्यांचा काळ पण तेवढा उज्ज्वल होऊन जातो नंतर असं
नाही होतो शंभर टक्के होतो
हम्म तेच तरर ना
किती झाला आता वेळ
स सहा मिनटं झाले त एक चार मिनिटं अजून करायचंय आपल्याला मुलं घरामध्ये नाहीेत का तुमची
नाही आहे ना मुलगी आहे मुलगा गेला आहे क्लासला
ग्लासची फी वगैरे कशी आहे बरं नाशिक मध्ये
काय आता क्लासेस व्हाईच वेगवेगळे भरपूर फी आहे दोन दोन अडीच अडीच लाख रुपये फी
होना
हम्म
दाजी काय करता
त्यांचं मेडिकल आहे ना
हो का
हम् हम हम
छान
हम् हम् ह
मग मुलगा पण मेडिकल साईड किंवा डॉक्टरच मग
इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहे
हो का हां मग बरोबर आहे मुलांच्या आवड निवरबर महत्त्वाचे असते हम चालत ते ते ग्रुप वरती करता आह ना आपल्याला कसं मस्त बरोबर कळून जातं कोणाला गरज आहे बरोबरही करून घेतो आपण नाही का
हो ना ते मी मी रिप्लाय मी मेसेज केला तर मला नंदो माहिती त्या ग्रुप व आणि ऍक्च्युली जो फोन फ्रेंडचा ग्रुप आहे त्याच्यात मी नव्हतेचचायड तर मला काय माहिती कुठे म असंच टाकायचं
हो नाही नाही आता नाही नाही आपण काय करूया माहिती का मी दुसरा्या ग्रुप बनून घेते त्याच्या मळा णार मग आपण एकमेकांना संपर्कात आह कोणी फ्री आहे का मग कॉल करून घेत जाऊ या
हो ना हो ना ते कारण माहत नाही तुमचा कॉल तुमच पण टास्क बाकी आहे का फोन फ्रेंडचा
नाही माझा झाला ना कमप्लीट झाला ग ज्यांना गरज असेल त्यांच ना मग तर मग सहकार्य तर करावं लागेल ना आपल्याला
आणि कस आहे बोलण्याने भरपूर शकोश हे
नाही मग तेच ना आपण नाही एकमेकांशी बोलणार नाही ते मा आपेलाच कळणार
बरोबर आहे ना आणि मुळात आयुष्यात जेवढी माणसं नवीनवीन हा आणि नाही आणि दर दिवशी जितकं नवीन व्यक्तींशी आपल्याला भेटता येईल बोलता येईल तेवढं उलट चांगलं ना नवीन विचारांची देवाणघेवाण होते कारण आज आजकाल कसं झालं ह्या टेक्नॉलॉजी मु ना माणसं माणसांशी बोलायचं खूप कमी झाले
राईट राईट ह हे मोबाईल मध्ये म्हणजे माणूस माणसाला विसरला असं झालंय
मग तेच समोर बसलेले असले तरी प्रत्येक जण मोबाईल मध्ये असतो
तेच ना लक्षच रा मुलं तर आता अशा पाट्या घेतात मम्मी पप्पा ्पा तुम्ही आमच्याशी बोला फोनना जोडा आम्ही तुम्हाला विसरू
हम हम हम ह
हम् असं म्हणजे चालू आहे जनजागृती सगळ्यांची
बरोबर बरोबर
म कस वाईट कामाचा प्रचार नाही करावा लागत चांगल्या कामाचा प्रचार करावा लागतो ना
तेचतरणा क्चुली प्रत्येक गोष्टी जेवढा फायदा देते तेवढा तोटात येते पण मग आपण अतिरेक केला की तोटच त्याच्यातन चांगलं घेत म्हटलं की चांगल्या फायद्यातच राहतो
राहिले थोडस नऊ मिनटं झाले आपले
तुम्ही काय कर तुम्ही घरीच असतात का का काही जॉबला वगैरे
नाही ना जॉबला आहे ना मी प तुमच्यासारखंच
बरं बरं बरं
पंचायत समितीला आहे माझी पण तासबाकी होती आ कोणची
तुमचं पण त्या लिस्टमध्ये नाव होतं का मग
हा
बापरे
पंचायत मित्र होते माझ टास्क पूर्ण नाही झालेला मग म म्हटलं कुणा कॉल करू कोणा कल तुम्ही म्हटलं मी कोणी फ्री आहे का मग मी तुम्हाला कॉल केला आणि झाला मला डान्स पूर्ण तुम्हीेवटच्या होत्या तुम्हीक्की ठरलेय मला
बरोबर बरबर
हा
ता वी
वेलकाय सोप फक्त समोरचा माणूस खटका नको मिळायला आपल्याला असं आपल्यासारख
नाही मिळणार नाही पण फक्त आपल्याला म्हणजे े आपल्या वेळेनुसार आता काही काही लेडीज आ म्हणजे जास्त वे वर्किंग असतात कारण प्रत्येकण वेगवेगळे प्र प्रफेशनला आहे ना त्यामुळे मग प्रत्येकाच्या वेळेनुसार आपल्याला कोण अव्हेलेबल होईल ते माहित नसतना
मग तेच ना त्या ग्रुपवरती ते एकदम बेस्ट एकण फ्री आहे म्हटलं म्हणजे एकमेकांचा होन जातो ना आपला टास्क
बर
ह तर मी बघते आता आपला ग्रुप बनून घेतेन त्यातले सगळे नंबर इकडे ऍड करून घेतेनॉ ऑर्डिनेटर आहेत का ते त्यांच्या ऐवजी आपला ग्रुप वगं आहे एकमेकांशी चर्चा
बरबर बरोबर बरोबर चालेल चालेल चला छान वाटलं बोलून
हो छान नाहीस बाय
बाय बाय